हा मला आवाज आला नाय. हो हो येते आता.
अच्छा, बोला बोला. सायंकाळचा स्वयंपाक वगैरे नाही का तुमचा आज?
काय काय?
कारण शकतो कधी बायका सायंकाळी बिझी असतात ना.
हो ना हो ना मी म्हटलं आता कामाला लागण्यापूर्वी करून घ्यावीत फोन एक दोन झाले तरी होऊन जाईल म्हटलं. हम्म मी ताईन न केला पण माझा सबमिट नाही झाला मागाचा.
हो का आस मला.
हा- हा मला वाटते मग त्यांना ते काम नाही मिळाल तर बहुतेक ज्यांना काम मिळाले त्यांनाच करावं लागत.
नाही असतील बहुतेक त्या त्या बोलल्या ना कारण त्यांनी पण केलं होत हे कार्याचे
हो केलं होत पण आता त्यांना हे टास्क नाही आला हा टास्क नाही आला त्यांना हा
नसेल कदाचित मला तर ते मराठी रेकॉर्डिंगच पण मराठी रेकॉर्डिंगच पण आलेलं होतं, पण मग ते ती लिंक ओपणच होत नाही.
ह. हम्म, त्यांनी काय काय म्हणजे, असंच अ कुठल्याही विषयावर बोलायचं, म्हणजे असं दहा मिनिटं झाली पाहिजे. तर काय बोलुया आता?
चालतय काय नाही, कुठन आहे तुम्ही कुठन बोलतो तिथ?
आपली माहिती सांगायचीच नाही ना, आपण गावं नावं काय? मुंबईतच असते. पण आपली माहिती नाही सांगायची, असं काही नाही.
ते कसं जेन्टस वगैरे असलं ना, मग नाही सांगयच, कारण लोक ओझं- कसं, दुरुपयोग करतात ना म्हणून. वेळेच तर काय, येतसं हे नाही.
हो ना. ‌ मगाशी ताई मी म्हणत होतो की, रोजगार महिलांना सक्षम करायला.
हम्म, हो ते ते छान काम करतात, मला एकदा भेट टायचय त्यांनला, मी आता नाशिकला तिकडं असते. पण आता मी बाहेरगावी आलेले आहे, मनमाडला, मी नाशिक ला गेले का त्यांना भेटणार आहे नक्की, ते मागे कार्यक्रम पण झाला ना, ते आलेले होते नाही का, जे टॉप वाले मग त्यावेळेस त्यांनी सांगितले पण मी नेमकी अठ्ठावीस तारखेला होत, हो तर मी इकडे आली होती ना अठ्ठावीसला, मुली डिललेव्हरीसाठी तिची. अठ्ठावीसलाच डिलिव्हरी झाली, मी त्याच दिवशी इकडे आली
अच्छा, होत आल्या, महिना होईल आता तिला.
हा, नाही तर तेव्हा पण मला भेटता आलं नाही, नाही तर भेटता आला असत. मग मला ज्योतिताई बोलली, जाऊ दे म्हणे आता आपलं पुढच्या महिन्यामध्ये ऑफिस ओपन करत तेव्हा कायतर ठेवू म्हणे ऑफिसला, तेव्हा ये म्हणे, तो म्हणे म्हटलं चालेल.
अ खूप करतात बाबा त्या, खूप करतात काम त्या.
हो ना, खूप छान आहे, केलं म्हणजे असं मस्त वाटतं ना त्यांचेशी बोलून वगैरे.
हो हो, चिडचिड नाही काय नाही, गोड बोलून सांगतात, आणि तीन तीनदा चार चारदा पण सांगतात.
हम्म, नाही असं ग तर आग वगैरे नाहीयेत असं काही म्हणजे असं, आता बायका काय काय आता, नवीन नवीन बायका होत्या ते ते अ याच्यावर किती, हे घालत होते, गोंधळ.
एकदम शिष्टपणे बोलतात एकदम, असतो.
व्यवस्थित बोलले.
हम्म. आता हे दहा मिनटं होणार, तर ते कसं काय दिसणार आपल्याला?
मला पण एकदा मी ऑनलाईन होते, ऑनलाईन मिटिंग होती, तर त्यावेेळेस त्यांनी बघितलं म्हणे असं का गं तुझा असा चेहरा दिसतोय, म्हटलं काई नाई. थोडसं, असंच वादावादी झालेली होती, आणि मी अपसेट होते, मग म्हणे काय झालं म्हणे, तुझ्या चेहऱ्यावरूनच बघ वाट म्हटलं नई मॅडम, तसं काई नई, मग खूप, त्यांनी म्हणजे असं, मोटिवेट केलं.
हम्म, आवाजावरून पण ओळखतात आपल्या, चेहरावरून तर लगेच लक्षात येतं त्यांच्या, हम्म. बाळाचा आवाज येतोय, हा. आम्ही एका संस्थेत काम करत होतो ना, म्हणजे त्यांना आम्ही प्रमुख पाहूणे, अध्यक्ष म्हणून बोलवलं - तं एका कार्यक्रमाला.
कसला कार्यक्रम होता?
महिला संमेलन होतं, आता या वर्षी पण ठेवायचंय, हा. तर तेव्हा त्यांना अध्यक्ष म्हणून बोलवलेलं, तर त्या तेवढं एक दिवस होत्या. आमचं ते तीन दिवसाचं होतं त्या पहिल्या दिवशी थांबल्या नी म रात्री गेल्या निघून
त्यांना शक्य नाई ना थांबणं पण, त्या नासिकमधेच असतात ना बहुतेक. हा हा हा.
हूंम्म्म.
नाई तर बघू.
ती भरपूर ठिकाणी फिरली नोकरीच्या निमित्तानं. आवाज येतोय ना?
हा थोडा डिस्टरबन्स येतोय अय, सरक बाजूला व्हय धुवायचीत.
दहा मिनटं होत्यात का बघा फक्त. तेवढे पुर्ण
हो!, काई नाई दहा मिनिटाच्या वर पण बोललं तरी काय, प्रॉब्लेम नसतो
अच्छा, मग आम्ही मघाशी बोलत उभ्या राहिलो तर फोन आपोआपच कट झाला.
हो, मग ते आपोआप कट होतं ते जास्त म्हणजे एखादे वेळेस ए ना, त्याचं काय म्हण -णतात ना, रेंज वगैरे त्याला रेंज पण पाहिजे असते ना फुल आणि माझे पण दोन वेळा मी केले ना, त्या माधुरी, काय माधुरी पाटील का काय पवार तिलाच, त्यांना केला होता आणि चंचल चंचल पवार त्यांना केला होता, पण तेव्हा पण कट, हा तेव्हा पण
पण ते सबमिट झालेल मगाशी मला दिसलं नाही ताईंना फोन केला तर
ऑटोमॅटिक होत ते पाचशे नव्यान्नाव होत मग ते खाली तुम्ही ऑटोमॅटिक, असं वेगळ्यांनी संमिट करायची काय गरज ये
तर आता नाही झालं म्हणजे, ज्यांना कार्याचं काम नाही मिळालं त्यांना फोन केला तर नाही होते अस अस मला वाटायला लागले आता, त्यामुळे आपल्या लिस्ट मधल्या बायकांनाच फोन करू आपण
हो त्यांनाच करायच बाकीच्या नाही ज्यांना आ
ज्योती ताईंना केला होता ना आता तर ते फोन पण कट झाला आणि ते रेटिंग
हम्म नाही नाही रेडिंग नाही फोन त्यांना फोनही लागला नसेल ना तुमचा
लागला ना फोन लागला, हो हो खूप वेळ बोलत होत आम्ही, आपोआप फोन कट झाला
मग फोन कट झाला मग ते आला असेल त्यांच्या याच्यामध्ये आलं असेल कारण माझं पण एक कसं एक दोन झाल
हम्म येईल येईल कदाचित,
बघू आता, आता बघते मी आलेले, हा तिकडन तुम्ही केलेलं आहे ना
हा मी केला इकडून
आता बघा बरं, आता मी कट करते वाटल्या अस फोन, मग तुम्हाला रेटिंग येत बघा ग्रुप वर टाका तसं आलं तर मग
तुम्ही मला कराल? तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा? सांगा, तस मी इकडे तयारीत राहील मग चालेल चालो ठेऊ का म हो हो बाय